हा बोल ना संबुधी हा मी आता स्वयंपाका स्वयंपाकाला लागत होती बेटा मी आता.
काय बनवणार आहे तुम्ही स्वयंपाकासाठी? नाही माझा तर व्हायचंय तुम्ही काय करणार?
हा मी आज दालढोकली बनवणार होती तुला रेसिपी माहिती माहिती आहेना त्याची सांग ना मग मला.
ते का काय करायचं एक वाटी डाळ एक कुकर घ्यायचा एक वाटी डाळ घ्यायची. कुकर मध्ये दाळ लावायची एक साधी कढाई घ्यायची दुसरी दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये अ काय म्हणतेय त्याला अ तेल अ तिखट हळद सगळी अशी फोडणी द्यायची. आणि ती ती जे डाळ होती ती त्याच्या टाकायची आणि हा त्याला तडका द्यायचा आणि सा ए एक डो बनवायचा. आपल्या याचा कणकेचा डो बनवायचा त्याच्यामध्ये थोडस टीक हा त्याच्यामध्ये थोडस तिकट अ जिरा आणि थोडसे मसा ले टाकून त्याचा डो तयार करायचा त्याची एक पोळी लाटायची. त्याला स्क्वेर शेप मध्ये कापायचं. आणि त्याला त्या डाळीमध्ये सोडून द्यायच आणि वर्ण त्याच्यामध्ये थोडासा अ गुळ टाकायच आणि सांबार टाकायच.
का कारण मला गोड आवडत नाही.
नाही म्हणजे असं काही कंपल्सरी नाहीय जे गुजराती लोक असतात ना ते टाकत असतात.
अच्छा अच्छा हो मला तस चवीला गोड आवडत नाही त्याच्यामुळे मी नाही टाकलं तरीच चालेल ना.
हा असं काही कंपल्शन नाही आहे की त्याच्या सांबार गुळ अस टाकलं पाहिजे आपल्या टेस्ट नुसार आपण त्याला
ह
ह
अच्छा अच्छा हो ग मला खूपच आठवण आली होती. का दाल ढुकळीची तेच मी तुला फोन करणारच होती.
अच्छा ओके आता आमच्याकडे पाणी लागलंय.
हो का ग आमच्याकडे पण पाऊस आहे.
हा खूप जास्त पाऊस आला आमच्याकडे तर खूप जास्त पाणी येतंय. तळ वाास ना
अच्छा अच्छा हो का? ग मग किती कसं खचकस वाटते ना आपल्याला ते पाऊसमुळे पण छान पण आहे. खूप छान वाटते ना पाऊस आलेला?
कुठे छान असते मला अजिबात नाही आवडत पाणी.
नाही ग पावसामुळेच तर सगळं काही आहे पाऊसस आल्यामुळे शेती पिकते ना ग आमच्याकडे शेती असल्यामुळे आम्हाला तर टेन्शनच असते.
अरे ताई ते आहे पण कसं असत पाणी आला की नुसती चिपचल न चिखल चिखल नसते का?
हा हा नाही पण पिकल्यामुळे काय आहे शेती मु शेती पिकतेना भेटाय
हा ते तर आहे पण तस नसते. पण मला जे खचखच वाटत. ते त्याच काय मला नाही आवडत ते मला तर अजिबातच नाही आवडत पाणी
हम्म हम्म. हो हो कंटिन्यू पाऊस थोड. त्रासदायीस राहते ना.
मग आमच्याकडे तर लाईटही नव्हती काल संध्याकाळपासून
हो का आमच्याकडे थोडं जाण न करत पण राहते लाईक
माझ्या घरीची लाईट काल संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे पाच वाजतापासून होती. नाही अरे मला झोप सुद्धा नि आली.
वापरे हो.
मग अंगवर घेतलं तर म मच्छरचावते नाही गरमी होते सॉरी आणि अंगावरच काढलं तर मच्छरचावते.
तू बरोबर आहे ग खरंच खूप त्रास आज आला तुला रात्रीला हो ना. काही काही हरकत नाही जाऊ दे पाऊस आहे पाऊस पावसाळ्याचे दिवस आहे पाऊस तर येणारच आहे.
हा म्हणूनच मला पाणी नाही आवडत.
नाही नाही खूप छान असते पाऊस आणि पावसाळा पण तुला पण आवडेल काही अस नको बोलू आणि छान पाऊस गरम गरम पकोडे तळून खातातो.
अवणा तरीन. गळम गळम पकोडे करायसाठी तुम्ही येणार आहे का घरी
नाही माझ तवस येणं होणार नाही.
हा तर मग मला पकोडे करता येत नाही.
अच्छा अच्छा ठीक आहे ना पकोड काय ग आणखी काय चालय तुझी मम्मी वगैरे कुठे आहे.
मम्मी काय घरी झोपून आणि पप्पा गेलाय बाहेर
आणखी तू कुठे आहे मग तू बाहेर गेलीय का कुठे फ्रेंड्स कडे
आमच चालू आहे भाई ट्र्रीप ला जायची प्लॅनिंग
अच्छा कुठे कुठे ठरवली ट्र्रीप तुम्ही
आम्ही ठरव म्हणजे ठरवली असं नाही बट आम्ही अस चालू आहे प्लनिंग की सेव्ह च हिल्स वर जायचं आता ते ट्रेकिंग आहे म्हणते तिथंच जायचं.
हो का छान छान सगळी तयारी करून व्यवस्थित जाशील.
हा तर माझ्या फ्रेंडचा एक म्हणजे माझ्या फ्रेंडचा भाऊ आहे त्याचा मित्रांनी तो प्लॅन केला ट्रे. तर मग त्या त्याने विचारलं मलालता का? म्हणून सो आम्ही विचार करत आहो जायचा. तसही घरी बसल्या वर होते.
हम्म हम्म बरोबर आहे तुझं पण नाही ट्रीप तर जायलाच पाहिजे पण पावसामुळे थोडं बघून जाशील उगाड वगैरे पडला छान.
हो भाई टे ट्रेक पाऊसाळ्यातच करत असते.
हो हो ते तर आहेच पावसाळ्यामध्येच जायचं असते. पण सांभाळून जायचं दुर्घटना कधी कशी होईल सांगता येत नाही.
क्सिडेंट व्हायचा असेल तर आपल्या डोक्यावर छात पडू शकते. पाझ तुमच्या डोक्यावर छप्पर पडाल.
हो ग बाई तू तुझी काळजी घे हा.
घता कारण मी बाहेर उभी आहे.
हो का ग बाई अगं बाहेर नको राहू पाऊस पावसामध्ये ओलं नाही हो. पावसामध्ये ओले होशील, तर दवाखान्यात जा काम पडेल, तुला सर्दी वगैरे होईल ना.
थोडा फार आला होता, आता नाही येतये.
हा, पहिल्या पावसामध्ये ओली झाली होती का तू
आता, आता ते दिवसा नाही राहिले
अच्छा, नाही पहिल्या पावसामध्ये दिवसा लहानपणाचं काय, आणि मोठेपणाचं काय आहे, एकदा व्हायचं ओल
पकडून पिटते चांगला
हो, हो, ते तर आहेच मम्मीला पण घ्यायचं सोबत मम्मीला पण घ्यायचं सोबत, ओलं व्हायला, पप्पाला पण घ्यायचं सोबत, ओल व्हायला आणि आजूबाजूचे कोणी फ्रेंड सारख असेल तर, त्यांना पण घ्यायचं मज्जा येते, हेच दिवसा आहे मज्जा कराय
मग आपली मम्मी एक दंडू घेते, आपल्याला पिटते आणि फ्रेंड्सला ही पटते. हाव, हो. हो. हो. हो. तुम्हाला नाही सांगतो बोलायला
हो, हो आणि तुझ्या मम्मीला तर बर वगैरे आहे की कसं
नाही तिला डोक्याचा, डोक्याचा त्रास चालूच आहे
हो, का ग. आणि हॉस्पिटलला गेले होते ना तुम्ही मागे?
हॉस्पिटल चालूच आहे, पण ते काय तिला मायग्रेन सांगितलंय, तर त्यांनी त्या डॉक्टरने दिला मेडिसिन पण आता मला वाटतं, त्या थोड्या कमी पावरच्या दिल्या आहेत तर तिला आणखी डोकं दुखायला होत आता परत जावं लागेल.
का ग काळजी की मम्मीची, मम्मीला रेग्युलरली हॉस्पिटल ला घेऊन चलत जा
अरे तिला नेऊन नेऊन मी थकलेलं आहे बाबा
हो, का ग? नाही जावंच लागते मम्मी सोबत वगैरे
काय म्हंटलस?
मम्मी सोबत हॉस्पिटलला जावंच लागतय.
हा, ते तर कराच लागते, म्हणूनच जा लागते ना पप्पा तर जात नाही पप्पा तर होत नाही आमचे
हो, हो, पप्पा कशी जाणार ग? पप्पाला बिझी अस असत ना पप्पाला कामं असतात दहा प्रकारची
ते बिझी नसले तरी जाणार नाही.
ठीक आहे, ना एक दिवस पप्पाला पण फ्री असायला हवा ना, त्यांनाही शांतता मिळायला हवी आपण करायचे काही मम्मी सोबत तेवढाच टाईम आपल्याला मिळतो मम्मी सोबत वेळ घालवायला.
मम्मी जे पकवते ते सगळं सांगत ना मम्मी बहोत कमावते, मेरी मम्मी आपको पता नाही.
हो, का ग तसं असं नसते बोलत बेटा
जेव्हा तुम्ही त्यांच्या सहवासात चल ना तेव्हा, तेव्हा तुम्हाला कळेल, आम्ही डेंजर काऊून म्हणतो आहेच ती डेंजर
अच्छा जाऊ दे, आणि छान तू, कधी येणार आहे दालढोकळी खायला माझ्याकडे?
हो, हो नक्की आ, आता तुम्हाला छान रेसिपी दिली ना आता मी नक्की बनून बघेन माझ्या मुलाला खूप आवडते दालढोकळी ते मागे बनवली होती ना, आपण त्यापासून बनवलीच नाही म मी विसरून गेली होती. पूर्ण त्याच्यामुळे मी तुला विचारत होते
आता तर मी पण खूप वर्ष झाले बनवली नाही पण मला येते आठवते कसं करायचं होत बनवली तर मी पण खूप वर्ष झाले नाही हो जी
अच्छा अच्छा नाही नाही मी नक्की बनवणार आणि तू नक्की येशील आणि तुझी तब्येत कशी आहे तुझी एक्झाम वगैरे कशी चालू आहे
माझी तब्येत मस्त एक्झाम आताच संपल्या आता दोन महिन्यांच्या सुट्ट्या मस्त
हो का ग आणि दोन महिन्याच्या सुट्ट्यामध्ये अभ्यास करायला सोडू नक नको तू अभ्यास करत राहा
ताई
तुझें नेट ची एक्झाम आहे ना.
दादा चा रिझल्ट लागायचा आहे भाई किती मोठा स्कॅम झाला. तो.
अच्छा अच्छ चाऊ दे पण आपल्याला आ अभ्यासरांच लागल ना बेटा.
हो अभ्यास तर करावा लागेल बेटा ते एनटीए वाले आपल्याला पागल बनवायलाच बसलेले आहेत.
नाही. बोलायचं बच्चा
अरे सिस्टम खराब है भाई बहुत खराब ह.
असं. बरं बरं आणि आणखी कुठे जायचं ठरवत आहे तुम्ही.
आणखी सध्या तर सेव्हन सिस्टर्स वर नंतर बघू.
अच्छा अच्छा आम्ही आमच्या बायाबायांची ट्रीप करणार आहे. इकडे. कुठे
ठीक आहे काढा बघा आणि मग मला सांगा जमलं तर मी. पण येईल.
बरं बरं बेटा ठीक आहे चला बाय बेटा.